रेक आहे
होय तुझा आवाजच याया येत नव्हता.
रेंचा प्रॉब्लेम असेल काहीतरी असं अगं माझं असं करून तुझ्या बहिणीला सांग कॉल वाया गेल्यात.
हम्म हम्म.
म्हण आणि मग पाचच उरलात मग मी म्हंटलं आता पाच तरी नीट करून घ्यावं. मग नाही तर मग हे पण वाया गेलं मग काय उपयोग.
ते वाया गेलेला कॉलचे पैशे येत नाहीत काय?
नाही येत गं.
म ही परवा माझी बहीण सगळं करत बसलेली सगळ्यांनाच उगच-उगच फोन लावात बस्यांनी कट केरल. कराल ती बोलली पण नाही त्यांसोबत.
होय.
म्हणत्या मला आणि त्या त्याज्या तरी पैसे आलं तर बघूया म्हणून.
हा. मग
काही नाही तूच सांग?
माझ पण बाई तोंड सुजलंय काय सांगायचं.
ती सांगितली मला पणनीचं तोंड एवढंच पहिला बारीक आहे आणि ती काय पाण्याचं फुग्या आणि फुगळ्या दोन्हीकडून लाल लाल झालय म्हणून सांगालती.
आल्यावर सगळं गोरं, गोरं दिसायला लागलय गं तोंड सुजल्यावर.
तरी म्हणालोय उठल्यानंतर सकाळी रोज आरशात बघाय लागल म एवढी गोरी गोरी कशी पण दिसाय लागलोय अलीकड?
मग ऑर्डर केलीस
नाही अजून ऑर्डर करायला
मग कधी देणार हाईस?
ते म्हणजे मी आता ऍडमिशन टाकायचं आहे ना मला तर मग अ-फॅशन डिझायनिंगच कोल्हापूरला टाकायचं आहे तर मग त्या ऍडमिशन करायला पंचेचाळीस हजार रुपये फी सांगितलाय म हा मग ते घरी माहित नाही ना मग म्हटलं ती पहिलं त्या ऍडमिशन त्यांनी करून घेऊया, कारण का माझ्याकडे पैसे आहेत तोपर्यंत केलेलं बर. निम्म पैशात तरी म्हणजे होईल, ना वीस हजार आहेत आता. मग त्या असं चालू आहे मग वीस हजार झालं की हो आणि मग थोडं, थोडं, थोडं तेवढ म्हणजे द्यायचं. नंतर जसं होईल तसं होईल. असं मग ते एक हाय. आणि यूथ फेस्टिव्हल आता तोंडावर आलाय. मग युथ फेस्टिवल साठी पण इथे ह्या कॉलेज मध्ये ऍडमिशन टाकायला लागते ग.
हो.
मग युथ फेस्टिवल साठी पण ॲड डमिशन करायला लागतय त्यामुळं हिकड पण तिकड पण ऍडमिशन करायचं आहे. मग इकडे पण सुट्ट्या लागणार आहे ना.
हम हम.
मग त्यामुळं म्हंटलं की दोन्ही कड फी द्यायची आहे त्यामुळ मग जरा थोडा लेट होऊदे चालतय मागवायला काय श शिकलेलं कधी वाया जात नाही सोड, काय मला नाही कळाल तर मी परत येेऊन तुला विचारतो एवढं काय त्यात. सांगशील नव्हं. त्या नुसका तेन आलीत की नाही अजून शिकायला.
नाही आली. मी परवापास न भूमीला सांगाय लागलोय तिला बोलव, तिला बोलव म्हणून. ती बोलवना झालीय. काल तर काल बोलव म्हणताना काल म्हटली गुरु पौर्णिमा थांब आज बोलव म्हणताना आज तिन फोन उचलली नाही आता नंतर मगाशी ती म्हणतीया आई नाही ती उद्या येणार आहे. उद्या आली तर बरं नाही तर बघूया मला पैशाची गरज आहे आता.
का ग का आलं एवढं?
अगं माझ ऍडमिशन करायच आहे.
केली नाहीस अजून?
नाही.
अगं काय कर अर्ज कर ग एक.
ह
अर्ज करून पैसे निम, निम देणार म्हणून अर्ज करायचा. होय तुझी किती फी आहे सांग मला?
माझी आता मागच्या वेळीची सात हजार रुपये.
ते पण देतीस काय?
होय म्हणजे तीन हजार रुपये दिलेली सात हजार रुप उरली येत ते आता द्यायचे आहे. मग म ती देऊन का नाही म आणि नंतर तीन हजार रुपये भरायचे आहे म्हणजे आठ, नऊ, दहा हजार रुपये पाहिजेत की.
मग काय कर माहित आहे काय त्यांना अर्ज कर मी आ आता पाच हजार किंवा तुला किती जमतील तेवढं म्हणजे आता ते निम्म कर आणि थोड्याच दिवसान निम्म असा अर्ज असतोय की भरायचा तो अर्ज.
होय
करा त्यांना म्हणजे काय कर माहित आहे काय दोन नंबर अ चार नंबर खिडकीत पण एक सर बसतात. त्यांना जाऊन म्हणायचं की सर मी फी अर्धी, अर्धी भरणार आहे. तर मग काय कर्ज करायचं असते तर सांगा म्हणायचं आणि मग तू तो अर्ज करून त्यांना दे आणि सई वगैरे कोणाकुणाची लागतात ते फक्त विचाराच त्यांना आणि सई घेऊन द्यायचं त्यासनी मग तू त्या दिवशी थोड निम्म भर पैसे आणि जेव्हा तुला कधी जमल ना तेव्हा थोड भर. असं कर चालतय तस पण.
बाई मला पण आताच सगळाच तसच करायला पाहिजे.
हो अगं म्हणजे, म्हणजे जी लोक ज्यांच्याकडे तेवढं पैसे नसतात ना तर त्यांना ते हाय अस आणि तू कधी ए बी सी तुमच कास्टमध्ये येतय ना तर तू शुश्रुतीचे फॉर्म वगैरे भरत जा. म्हणजे पैसे रिटर्न येतात तुझं भरलेलं.
अगं ते भरायचं का नाही माझ्या कडे सगळं डॉक्युमेंट ऐ खर का नाही रहिवासी दाखला टाकलाय की ते पाहिजे त्या रहिवास दाकला काढायचं म्हणजे त्यांच अंक सांगितलेत की कर्नाटक व हे लागत आमचं कर्नाटकचं डॉक्युमेंट आहेत ना सगळं मग चालते म्हटत खर कर्नाटक कर्नाटकच रहिवासी दाखला लागतय म्हणून सांगा लागत काका मग तिथन तिथलं शिक्षण पाहिजे म्हणून नाही तर मिळत नाही म्हणे.
असं कोण बोलल कोण म्हणालत हे तुमचे अंकल बोलले काय?
हा त्यांनी बँकेत, बँकेत काही कसात म्हणते काम करते ते.
मग त्यांना विचारण्यापेक्षा का नाही त्यांना विचारण्यापेक्षा सरांनाच डायरेक्ट जाऊन विचार जा कि सर अस अस हाय आणि मग मी काय करू मग तिकडच म्हणजे देणार आहेत म्हणजे काढता येतय ना तस.
होय
हा मग तू काढ ना उगच कशाला सगळ्यांना विचारत बसले तुला पाहिजे तर तुझ तू काढ. उग निघतय ग तस काय नसतय ते.
आमच्या घरातली ऐकाय नको काय.
काढून घेन अग तुलाच पैसे एक्स्ट्रा भरा लागणार आहे त्याच्यामुळच. तर आता आम्हाला आम्ही बाराशे रुपये फी भरली तर आम्हाला फक्त चारशे रुपयेच परत येतात तुम्हाला तस येत नाही तुम्हाला त्यातल नीम्म पैसे येतात परत.
हम्म हम्म इ बी सी भरली की नाही? हो मग पाच हजार रुपयापर्यंत बसतात आणि अ जर कास्टमध्ये आले तर फक्त दोनशे सत्याऐंशी रुपये द्यायला लागतात.
हां मग तू ते भर ना उगच तुझी फी पण कमी पडते तुला. उगच कशाला पैसे वाया घालवायला लागली.
होय
तेच कर म्हणजे तुझ पैसे पण कमी होत्यात आणि जर ज्यात आता नाही आता भर बघते मी भरतात का विचार तस त्यांना. तू भरतेस काय फर्स्ट इयर ला तरी.
भरले की फर्स्ट इयरला भरले.
म्हणजे आता सेकंड इयरला गेलीस ना तू?
होय
हा मग सेकंड इयरला पण आता नसते सोड ते मार्च महिन्यात असते. तर तेव्हा भरशिलकनय. तेव्हा मग तुला तर पैसे येतात घे परत त्याच त्यामुळ तू काय भरलीस तरी चालते फी.
हम्म हम्म बघायला पाहिजे हां हॅलो बोल.
हां तू अर्ज करून देतेस मी आम्ही आम्ही पण आता देणार आहे अर्ज करून आम्हाला पण नऊ हजारच सांगितलेत ग त्यांनी आम्ही सांगणार आहे. आम्हाला फक्त कल्चरल साठी ऍडमिशन पाहिजे बाकी कशासाठी नको आहे तिथे ऍडमिशन.
होय
मग त्यांना बोलणार आहे आम्ही. कि आम्हाला फक्त अ म्हणजे कॉलेज साठी ऍडमिशन पाहिजे त्यांच. त्यांनाच मिळणार आहे. प्रॉपर थोडी ना आम्हाला मिळणार आहेत का आम्ही घरी घेऊन जाणार आहे.
हम्म हम्म
मग त्यामुळ त्यांच्यासाठी फक्त पाचशे रुपये देऊन आम्ही पण ऍडमिशन करून घेणार आहे. आशी झाला विषय मी त्यासाठीच गेलतो आज तरी झालाच का बारानंतर कोण काम करतय हे
हम्म हम्म
बाराच्या आत याय लावतोय त्यांनी.
नाही अजून दोन तीन वाजेपर्यंत जाऊ ओपन असतय ते.
नाही नाही काही नाही ग आमच यमिला ना ते सर आहेत त्यांच्याकडच जाय लागतय ना.
हां हां
त्यामुळं मग-
हम्म. हं.
एक मिनिट आं.
हां.
हॅलो. हॅलो.
हॅलो. बोल.
यायलय का ऐकू?
यायलय की.
हो.
हॅलो. बोल.
म बरी आहे का तिची तब्येत आता?
बरी आहे की थंडी वाजाय लागले म्हण. हात दुखालाय तिचा जरा.
सलाइ -मुळे. हं हं. माझं पण मला लावलेलं की मला पण, मला पण लई भीती वाटते. तर सलाइन बिलाइन.
मला विचाराय लागले. इथ तर सलाईन लावलेलं. तुला दुखत होतं का? एवढं दुखच होतं- मी म्हटलं दुखणार कि ते. एक त सलाईन लावलेलं. की नाही मला दुखाय लागल मला दुखाय लागली. कराय लागली. आता बसली एका कोपऱ्यात.
दुखू दे म्हणायच. सहन कर म्हणायचं थोडे दिवस. नंतर न होतीच म्हणायचं. उड्या मारतेच म्हणायची परत आणि.
झोन आउट झाली. ती झोन आउट.
तिला अग- बाई तिचं बघून मलाच माझा हात आणि म्हंटलं- आणि ऍडमिट करायला लागेल. शांत बस म्हंटलं स्वतःलाच मग.
व्हय. तिच बर खर माझं नको असं म्हणशील तू तरी मग. मला बघितलीस तर. त्याला
मला हे सांगितले. आता आपण नेर पॉलिश लावाय लागले. काय हा -
कि करायल तु ती शंभर टक्के. ह न.
त म्हणलं का नाई सांगितलं जुनं झाल. अस झालय आता- ती नेलपॉलीश घेऊन नेलपॉलिश लावत बसली हाताला.
बघ. कोण म्हणाल सांग? आणि कोण म्हणाल सांग. म हिला बर नाहीये म्हणून.
खालच्या आजी वरती आल्यात अहो हिला बघायला.
हम्म. काही येऊ नका म्हणा -त्यांना. बर ठीकए त- ठेवू काय म? नंतर कर- -तो. नंतर करतो. तू कर मला नंतर ना थोड्या वेळानी फोन आणि. हा. बाय.